आवाज येतयी बरं.
नमस्कार.
नमस्कार, नमस्कार.
काय चालू आहे? बरी आहे तब्येत?
हो, तब्येत वगैरे चांगली आहे. तुमचं?
बरं का पाऊस पाणी.
होवं पाऊस पाणी मस्त आहे तुमच्या इकडे काय वातावर?
आमच्याकडे काय आभळ येतयं. हम्म,
हम्म हम. आता काय वगैरे झाला पाऊस दोन एक दिवसात. हा हा.
आता बघू वाट बघतायेत आला पाऊस तर होईल पेरणी वगैरे नाही तर मग या वर्षच अवघडचं दिसतं.
हो का?
हम्
हम हम ह. बरं बरं.
मग तुमच्याकडे हळदीचं जास्त आहे वाटतं ना पीक
हा आमच्याकडे हळदीचा आहे जास्त.
हम्म हम्
हम्
एककरी किती होतं त्याचं अवरेज सरासरी?
सरासरी ऍव्हरेज म्हणलं आपण तरी निघाय पाहिजेत. अठ्ठावीस सत्तावीस क्विंटल.
सत्तावीस अठ्ठवीस
होवं हा एकरी. म्हणजे पंचवीसच्या वर असल तरच म्हणजे आपला खर्च हे व्यवस्थित सगळं निघतो.
हम् हम्
हम्म आता सध्या भाव आहे त्याच्यामुळं थोडं. वाटत्या माणसाला हळद लावा म्हणजे आमच्या इकडे सध्या खूप प्रमाणात हळद चालू आहे लावणार.
वीस हजार आहे भाव इकडे. आता हे कुंटला.
कुंटल्याला सध्या भाव आहे तेरा पर्यंत हायस्ट भेटून जाईल.
तेरा हजार समजा पकडले तेरा हजार गुणले. पंचवीस तेरदुणे दोन सव्वीस दोन लाख साठ हजार ते.
हा.
आणि वरचे पाच तेरापाचे पासष्ट. बऱ्या पैकी होता समजा खर्च निघन एखादी लाख. हा एक दीड लाख रुपये शेवटी उरतात.
नाही जाणार एक लाख रुपये खर्चा ऐंशी सत्तर ऐंशी पर्यंत जाऊ शकतो.
एक लाख जरी भरलं तर दीड लाख रुपये तरी उरतात निवांत. एकरा ला दोन लाख रुपेयं वर्षाचे दोन लाख
हा.
वर्षाचं पीक म्हणाला ना ते.
हा वर्षाचं पीक
हम् नवनी सेवा करूनून.
हा हे जर का दोन लाख उरत असतील आपल्याला?
हा
तर सोयाबीन, हरभर्यामध्ये उरत नाहीत ना दोन दोन
नाही ते सोयाबीन हरभरा का पुरतोय. आता कोणी हरभरा घेतय, कोणी गहू घेतय, कोणी पहिलं पीक हे घेतय.
हम्म तरी आमच्या इकडं अव्हरेज आहे सध्या सोयाबीन ला बी चांगला आहे.
सरासरी म्हणलं तर आठचा आठचा ऍव्हरेज येतेय आमच्याइकड सोयाबीन ला बी
आता काही ठिकाणी मका तर जास्त ऍव्हरेज देतो
हा मक्का आहे ना मक्का आमच्या इकडे नसते म्हणजे मक्का आमच्याकडे पेरत नाही ती कोणी
इकड नवीन फॅशनचं झाली काही भागामध्ये तेनेही पीक मका केलेत दोन हजार रुपये क्विंटल म्हणलं तरी एकरी शंभर क्विंटल निघालेत.
हा
हम आता ते नवीन नवीन असल्यामुळे प्रयोग चांगला करालेत
हम् नाही माझ्या मित्राच्या इकडं संभाजीनगरकडं पूर्ण मक्काचं राहते
नाही तिकडं संभाजीनगरला जास्त आद्रकचं असते ना हम्म आता मी बघितलं संभाजीनगरच्या एरियामध्ये तर ते अदरक आणि अदरक मध्ये परत मिरची लावतात
नाही अदरक बी आहे मात्र दुसऱ्या अलग अलग तालुक्यामध्ये हे बी आहे ना म्हणजे मक्का असं म मक्का बी आहे तिकडं भरपूर मक्का आहे
हम्म त्याज्यापेक्ष संभाजीनगरच एक वैशिष्ट्य भारी हाय ते काय करतात पहिलं पीक जर कापूस असेल
हा हा.
किंवा अदरक असेल तरीही त्याच्यामध्ये भुईमुग घेतात.
हा
पहिल्या पावसाळ्यात आपल्याकडं ते बऱ्याच उन्हाळ्यात घेतात.
उन्हाळ्यातच आमच्या इकडं बी उन्हाळ्यातच घेतात.
हम्म पण ते संभाजीनगरचं वैशिष्ट्य तिकडं पहिलं पीक पावसाळ्यात घेतात भुईमग घेतात तेव्हा आपल्याकडं काही नसतं तेव्हा त्यांच्याकडे भुईमग मिळतं.
हो का?
हम्म
हम् आता आमच्या इकडं जे काप कापूस लावतो ना आपण
हम्म
तर कापसामध्ये सोयाबीन पेरतात एक एक तास
हा सोयाबीन काही काही ठिकाणी तूर
आणि तूर बी काही ठिकाणी
हम्म तुरीला पण चांगला भाव होता या वर्षी
हा तुरीला बी बेस्ट भाव होता.
हम्म
हम्म.
असं एखाद्या वर्षी चांगला भाव येतो एखाद्या वर्षी पाडतात भाव.
ते आता जे पीक कमी होत आहे त्याला भाव येतच आहे. काही असे पीक आहेत की त्याला भाव असतोच कंटिन्यू हम्म, त्याच्यात म्हणजे आता ती लाट राहते एक.
हो आता केळीचा भाव या वर्षी बघितलं त बऱ्याच ठिकाणी पडलाय शेत करी खूप त्रासलेत. हा, अस वर्षभर पीक ते पीक वर्षाच पीक त्याची काळजी घ्या.
हम्म, ते बी आहे ना,
हा,
पूर्ण मेहनत करा. आणि भाव नाही भेटला की मग थोडं माणसाला वाटते ना,
त्यापेक्षा हे हामीच पीक हे आहे पीक हामी भाव तरी मिळतो कसा ही.
हा भेटतो. आता कस आहे? हळदीचं ते जे वातावरण असते आता माग म्हणजे आम्ही हळद कमीत कमी दहा वर्षांपासू हम्म, लावतो.
हम,
तर हळदीचं कसं आहे? इतके दिवस भाव म्हणजे चार पाच वर्ष भाव असतो. चार पाच वर्ष नसतो. त्याचा असं राहते हळदीचं काम.
आता मागं आम्ही आम्ही स म्हणजे सगळ्यात कमीत कमी हळदीचा भाव घेतलेला आहे. साडे म्हणजे साडेचार हजार रुपये.
कमीथ
कमीत कमी साडेचार हजार रुपया मधी ईकली होती एकदा आम्ही हळद.
ह ह,
हम्, असं आहे म्हणजे आता भाव आहे संध्या
हम्,
हम, म्हणजे आम्ही असं म्हणजे मोडत नाही डायरेक्ट बंदच करत नाही हळद लावणं.
हो. एक सट्टाच वाटतं मला कधी कधी पिकांचा, शेतकऱ्याला कधी कधी चांगलं पिकलं आता टोमॅटोचं उदाहरण घेतलं. दोन रुपये किलो न विकतात कधी आता ऐंशी रुपये साठ रुपये चालू आहे.
हम्म, माग आता वाढले होते मधामधी.
ठिकाणी साठ रुपये चालू आहे. कमीत कमी
हम्म, गेल्या वर्षी खूप भावाला माझ्या म्हणजे माझ्या मित्रांने लावले होते. तर त्याच दोन हजार रुपया पर्यत कॅरेट गेलं.
बघ एक एक कॅरेट दोन हजारला गेलंय. आता मी त फुलाब्री मध्ये बघितलं. एका शेतकऱ्यांन काय केलं होतं. तीन एकर काय तरी अदरक लावली होती.
हा हा,
त्याची बावीस हजार प्रमाणे क्विंटलने गेली. पंच्याहत्तर लाख रुपयाची काहीतरी झाली होती त्याची
नाही ते मग ते असं म्हणजे हेच आहे ना,
मी म्हणलो, अजून थोडं लावलं असत त एक क्विंटल एक भयाची कोटीची भरती झाली असती थोडं कशासाठी हुकला असेल तर वाटलं
ह...,
हो ना, तर सट्टा तो म्हणतो ना, आतापर्यतच्या इतिहासात मला तरी पैसे दिसले नाही. दिसले एवढेच पैसे एकदा दिसले. हम्म शेती म्हणजे एक प्रकारच तेच आहे.
ते नशीब खुललं म्हणजे तेच आहे. हम्म आता मागं अदरकीच न्यूज आली त डायरेक्ट डीजे लावला होता शेतामध्ये डायरेक्ट रोज रोजगार रोजगाराला सगळ्याला.
हां.
डायरेक्ट डीजे लावला होता. इतकी हळद म्हणजे हे आदरक निघाले त्या माणसाला.
शेतकऱ्याला.
हम्म शेतकऱ्याला.
ते तच म्हणजे एक हेच आहे पिकलं तर वातावरण चांगलं. पाहिजें एखादी वेळ चांगलं साधंत. ते बऱ्याच वेळा म्हणतात दहा वर्षाच एकदाच निघत कधी कधी सगळं निघून जातं शेतीेत पिकलं का.
हा हो त भी आहे.
हम्
हा हिचं आदरकीचं कसं? आहे म्हणत आतापर्यंत मी ऐकलं नाही. कि भाव कमी झाला असं झाला म्हणून जास्त.
कमीच आहे पण आद्रिकचा आवरेज चांगला आहे. त्याच्यामुळे परवडते ते शेतकऱ्याला हा दोन हजार क्विंटल. जरी घेतलं ना तरी ते परवडत.
हम्म मग तर ह आदरक जाती कुठे? एवढी
आद्रक पेस्ट ला कंपनीला आता ते येस फोरेस कंपनी आहे. आता काही कंपनी येतात संभाजीनगरला ते ट्राय करतात. आपलं आद्रक, कांंदे, टमाटे, येत ना
हां हां.
ते ड्राय करून मोठ्या मोठ्या कंपनीला पाठवतात जस आपण लेजर पापडते म्हणतो. किंवा मग ते रामबंधू मसाले म्हणतो त्यांना ते काय? करतात. कच्चा माल पाठवतात. आता संभाजीनगरला येस पोरस म्हणून मोठ्या प्रमाणात चालू आहे. तेथे काय? करतात खेड्यामध्ये येतात ट्रक भरून. कांदे आणतात. त्या महिलांना रोजगार देतात. तुम्ही हिच्यावर कांदे कापायचे आमच्याच मशीनवर आम्हाला द्यायचे. आम्ही तुम्हाला एवढ्या एवढा रोज देऊ दिवसभर ते करत राहतात. माल झाला का एकदा उचलतात डायरेक्ट त्याचा अशा पद्धतीने त्यांना ते पुरतं.
हम् ह् ते ड्राय च न्यूज आल त मागं ड्राय म्हणजे ते पूर्ण हे करून.
हा हो आता ते एमआयडीसी मध्ये आहे ना प्लॅन त्यांचा. आपल्या आलीकडला नाही काय एम आय डी सीत काय? म्हणतात. ते चेंद्र काकायत्री.
हां हां ह त्याच ड्रायचं मार्केट आता म्हणजे लेईवरी चाललंय सध्या.
हम्म सध्या हम् डिमांड आहे.
म्हणजे तेी मला असाड्राय केलेला डायरेट बाहेर
हा बाहेर पण पाठवतात. ते आता भारतामध्ये बऱ्यापैकी कमी झाली का त्यालाच बाहेर पाठवून देतात.
हम्म ते खराब होत नाही ना ह्. आता जसं की चीनमध्ये याच्यामध्ये काय करतात, ते जे टमाटे हे, भाव नसला कि ते डारेक्ट ड्राय करून ठेवून देतात आणि जेव्हा भाव येईल, तेव्हा ते विकून टाकतात.
हो, आपल्या ह्याच्यासारखंच. आपण लेकरांना श्वास देतो, तसा प्रकार.
हा, राईट-राईट तेच.
भाव नसला का टमॅट्याच केचप बनवायचं. भाव असलं तर लोकं घेतात.
हम्म.
आणि स्टॉक बनून ठेऊन द्यायचं.
हो ना.
हम्म.
हम्म.
तसंच करायचं आपलं, इंजिनिअर वगैरे झालं ना, जॉब करत-करत साईट बिझनेस बघायचं.
हो ना! आपलं तर खेड्यामध्ये शेती राहतेच ना, तर मग घरचे कोणी सांभाळू शकते भाऊ वगैरे्. प कोणीबि सांभाळू शकते, काही बी.
असं साईड बिजनेस केला ना, आणि त्याला मग काम करत-करत हे असं शिकण होत राहत.
त्यांना घरच्यांना फक्त एक सपोर्ट पाहिजे की, बा तू मला महिन्याला दहा हजार वीस हजार देऊ शकतो? तो का सपोर्ट पाहिजे फक्त म्हणजे की, त्यांचं इकडं नुकसान झालं तर इकड तरी थोडं होतेत. हा-हा पाहिजे, हा इकड तर काय थोडं हे नाही सांगता येत ना? चला, लावतो मग.
चालतयं. हो, ठिक आहे.
हो.